स
हा येतोय आवाज. झाल की जेवण. आमची झाली म
हम्म
हा आवनी किती आवडलं
अवनी राहिले अजून अजून जास्त बाकी
जास्त बाकी
आताशी तर थोडीच झाली आज
होय झाले पाऊस होता का?
कुंभावर फिरत होते जर तुमचा त
आमच्या काय वटा वर जोर
हम्म अथ आहे का
आ?
आता आहे का नाही?
आता उघडलाय शुभम
हा आमच्या ईथे उघडलय.
फोन कराय सांग.
हम लाईट आहे का?
लाईट आहे.
आमची नाही आली अजून.
आह.
आमची नाही आहेला अजून ते झाड पडलेय ना त्या वायरी वर
हम.
त्याच्यामुल मग आज मी येईल फोन दुसरी कोण चार्जिंग करून आणला
हा हा
ह तर उद्याशी येईल लाईट.
लाईट नाही आली अजून?
नाही.
हम्
लाईट मगा सौर ऊर्जा ची.
हा. नाही आमची झाली बा चालू आमचे पडले होते फोन. केलं केलं केलं तुब कालच केलं ती आज लाइट चालू झाली.
दिवसभर होती का मंग?
दिवसभर येत जात होती पण मग काम चालू होतं ना.
हम
अ त्या पुलावरचा पाडला कामी?
कमी झालय आता जाता येता येता
हम्म मग?
आवनी किती आता काही नाही भाऊ आवने घ्यायच उद्या का आव येणार आहे का?
अव यांनाही येणार आता आमटीच घेतलंय ना?
तुमची घेतले?
हा आमची झाल तर मग येईल. पण मग आता आम घेतली आमची चार पाच दिवस जाईल.
चार पाच दिवस.
हम माणसे भेटली की नाही जाणार एवढा दिवस पण माणस जर नाही भेटली ना मग जाईल एवढा दिवस.
माणस भेटती नाही ना जेथ तेथे चालू आ बाहेर उनव येेते तुम्हाला भेटतील ना माणसं बाहेरून.
बाहेरून पण मोड्याचीच आणायला लागतील आता.
हम्म कोणत्या गावावरून?
आंबेवाडीवरून नाहीतर मग खडके वरून.
हम्म येत्याय का त्या?
येत्यात ना.
रोज किती
रोज चारशे रुपये.
चारशे आहे मंग ला गला रोज ये मंग बाहेर.
मग आता बाहेरची माणस घ्यायची म्हण चारशेर पूर्व झालंस ना.
हम्म.
तर लोकं नाही येतील दोन दोनशे अडीचशे रुपयाचा जमाना गेला आता.
हा ना आता आता येती नाही माणसं.
ना कसं आहे तुमच्याकडे तरी आहेत ग घरची माणसं आमच्याक घरची माणसं ही नाही.
आमची घरची माणसं जमात आहेत पाच माणसं जमात आहेत ना.
तेच म्हणतोय ना.
हम्
आमच्याक नाही जमते तेवढी.
हम ते पोरगं सांग बोलून आवनीला.
ते लेकरू बोलावलं तरी. तर शाळेत जाते त्या कुठे बोलायचं
मंग घरी ठेवायचा एक दोन दिवस अवनी तवर
नाही ना त्यांची शाळा बूडत आहे कुडं हरच त्यांना बोलण्याचं.
ह्म. आम्हीथ सुट्टीच्या दिवशी घेतो आण म्हणजे एक दिवस तेवढंच
तेच तर म्हणला आता कसय तुम्हाले माणस ब त्यात घर चिा म एवढी
हा पाच माणसं असली ना चारणी तर पाच भरपूर काम होते दिवसभर.
हा मग?
तसं एक दोन माणसात एक दोन माणसच नाही काम होत.
का ना पण मग आता आमची ते एक दोनही नाही जाऊ एकच माणूस काय करणार आहे.
हा.
तिला सुट्टी नाही राहत.
हा.
जाला टईन
आता बाहेरूनच घ्याय लागतं.
बाहेरून घेतलो मंग हां झाली पण. लवकर जेऊन घेतलं लाईट नाही राहत ना. आज केलं होतं हे डाळ डाळ भात.
अम्म.
काल तू पोळ्या केलत्या ना आज डाळ भात?
हो काल पोळ्या केलत्या ना काल केल्या होत्या पोळ्या. सकाळी त्या खाल्ल्या मग आता संध्याकाळी काही. एक दोन राहील पण डबल केलं.
म्हणलं आज आज मटण केलं असेल म्हणलं आता कसं काल पोळ्या खाल्ल्या तर आज मटण.
हां नाही मटण आता आज नाही केला आता आवनी होती आ न सहा वाजेपर्यंत तर होतो ना मग कुढं कधी मटण आणाय जाय च टाईमही नव्हता.
टाईम असतं तर मंग आणला असता.
तुम्ही नाही खाती? खेकडी नाही धरल्या आता. अ त्या इकडं टाईमही नाही जायला. झाली का मंग जायला लागेल.
याकडे निघत असतील ना आता?
मंग निघत्यात ना. पण त्यांनी अजून एवढं काय खायला नाही.
हां हां.
राहती?
आमच्या पण आम्ही खाती नाही मंग धराय नाही जात.
मंग धरून घेऊन यायच्या ना.
खात नाही कोणी म्हणलं होतं का धरून
कोणीच खाती नाही का घरात?
कोणीच नाही खात.
का?
नाही खाती आता तेल नाही आवडती. हां नाही खाती.
बरं आहे मंग नाही खाती तर तेच
उद्या का काही मंग जपान आवायचे का? आवतीच?
नाही आवटी चावायची.
का बरं?
जपानी जप पाणी सोडायला लागतं इथे. खत सोडायचं.
पण आवठीपेक्षा आवठपेक्षा त्याला चांगला पिक येत का ना
हा मग ते चुडाला खत पडत आहे ना मग. नी लावते आम्ही आम्ही नाही लावलं तरी ते भात चांगलंच होतं खच वड राहत आहे ना.
बघ पाताल हा सहन करतालेचय ना मग जास्त दाटही नाही लावाय लागत पातळ पातळच लावाव लागत दोन तीन काड्या. ते बरोबर चांगले चुडव ते दाट लावलं ना तर मग चांगल नाही होत पाहता लावला का मग चांगलं होत
जपान त्याच्यासाठी लायकेत ना जपान का पात हवा लागतये ना. त्याच्यामुळेते पण बात चांगली होते आपण आवठे आ ते आवठी आत आहे त्याला हवा नाही लागत.
हा हवा नाही लागत पण मग पाचळ लावितेना अस. करीते
हो
तुम्ही जपान लावणार आहे का?
जपान लावायचीये आमध्ये
हम्म लाव मग जपाणीच.
तस जपानला जरा बर राहतय उग ते रखड डबल टिबल थोडीशी.
हम्म.
हम् त काही वाढत आहे ना?
म मी दय नाही लागत ना ज्या पण लागलो एवढं
दाईला सोप जाते ना हिडतायेते ना हंदे मत निंदयला सोप जात आवतीला हिंदू तरी ते दहा अठरा पॅटेच्यात समजते नाही कधी कधी.
हा.
ह जपानस लावाचय मला.
हम्म.
दुसरा काय आता
एक मिनट हा. हा बोल.
म्हणलं काही दुसरं लागवड
हम्म दुसरी लागवड भिंड्यान मिरच्या लावल्या होत्या पण ते पाण्यान झालंय नाहीे ते पाण्यान खराब होऊन गेलं एवढ्या नाही तस हत्र म्हणजे चांगल
हा जास्त नाही एवढ्या होतील ते अजून वून पडलं ना मग डबल खच घातलं ना मग सा होतील.
आता पाऊसही चालू आहे तर कशी काय सावरते?
उन नाही पाऊस उघडतो मग त्याला ब अशी भर दिली ना चांगले होतील.
त्याला आता काय पाण्याने जाम करून टाकतो. कस तिला आता पाणीच एवढंच चालूय.
झालं तर अजून नाही तर नाही झाल. तर नाही झालं जाऊद्या नाही झालं.
काकड्या फुल होत्यात का नाही.
काकड्या लावल्या होत्या. पण द्याय नाही झालं काकड्या. निघाल्या पाण्याने ठेवले हे करून.
म्हटलं झाले असतील तुमचा पण.
हो नाही पण.
जादा नाही होते का.
हम.
तुमच्यात आणि होती का आकड.
आमच्या कडे पावसात जास्त आहे. तुमच्यापेक्षा तर काही होणारेत.
हम्.
हे पाऊस लै त्यांच्यामुळे काय वागायचं होतं नाही.
हम.
चाल दहा पाच.
हा चालेल मग द्यायच का मग फोन.
नाही.